हॅलो.
हा बोल.
अगं मी पुस्तक सगळ्यांच्या जमा केलेले आहे पण एकाची पण एंट्री नाही अगं त्याच्यावरती.
अंदाजे टाक ना अंदाजे म्हणजे ना पाऊस प पहिल्याची स्टार्टिंग टाक
हम्म.
स्टार्टिंग टाक शेवटची एंट्री कितव्या महिन्यात आहे ते पाहाय.
ह शेवटची एंट्री म्हणजे आहे ना सगळ्यांचे पंचवीस चेच आहे सव्वीस चे कोणाचीच नाहीये.
म एक वर्षाची दोनशे री बचत काढ ना हिशोब कर ना तेवढं.
आणि त्यांनी टाकलीच असेल काय याची काय गॅरंटी?
हात टाकलेच असेल म्हणजे टाकल्याशिवाय बाहेर हात. त्या का अंदाजे आकडा टाकून दे. सरांनी सांगितलंय ना अंदाजे टाकायचेय म्हणून. हजार रुपयाचा फरक असला तरी चालेल ना. हां. नंतर भांडे घस हा हा. ठेवू मग? ते ना अजून स्वयंपक होतोय आवारलो इतक्यात बसले.
अच्छा थांब गं बरं. ते ठीक आहे चल.
इतर बी खरं तू का बाळ आहे का माय मांडीवर बसली.